हॅलो! पहिला फोन लागलाच नाही अगं तुझं टास्क कंमप्लीट झाल्यास असं सांगालत.
म्हणजे पाच कॉल झाल्यात वाटतं मग.
नाही नाय तुझा टास्क कम्प्लीट आहे. कसं काय लागला परत आणि मग
होय ग ते ग्रुपला पण काहीतरी मेसेज सांगाल ते तसंच एकटं परगीनं टाकलेली.
काय?
कि मी म्हणजे माझा टास्क झालाय मी दुसरा फोन करायला गेला परत एकदा आधी ज्यांना केल आता त्यांनाच परत लागला म्हटली ती
हम्म हम्म
मग त्यावर काय मॅडमनी काही रिप्लाय दिली नाही.
तुला ते ट्रान्सलेट आलं नाही का अजून?
नाही आला अजून रिफ्रेश मारलय फॉर्म पण भरलाय मी तरी कसं काय आला नाही कायम फॉर्म जेनी भरला त्यांनाच आलाय. मग तुला आलंय केलीस पूर्ण
मी काल आता एक हजारच्या वर केलं दिवसाला- म्हणजे ते टारगेट दिवसाचं पाचशे दिवसाच पाचशे करायचं हाय हे. ह म मी काल दिवसभरातच एक हजारच्या पुढे गेलते एक हजार पाचशे.
हा हा बरा हाय की मग ते रोज रोज पाचशे करायला पाहिजे मण तेवढं आपल्याला पेमेंट त्याच्यापेक्ष जास्त मिळते असं कायतरी हाय वाटत.
तेच की,
म मला तर अजून काय आलं नाय हाय ते.
म ते फुल स्टॉप वगैरे द्यायचं असतय व्हय त्याला आणि
कशाला?
ते म्हणजे तू आपण बोललोय आणि ते कनी तेच रेकॉर्डिंग असते म आता एक एक कळत नाही ना म जे समजते की नाही व्याक्य ते फुल स्टॉप. कोमा वगैरे काय काय काय आता मीटिंग होती त्याच्यात ऐकलं ग.
काय माहित नाही मी काय, काय, नाही.
हूं हूं तुला आलच नाय टास्क तो
पल्याला तो टास्क आला नाय मला फक्त एस आय पी टी काय काय हाय. ते तेवढ आल ते यायचे तेनं
मला पण ते आलत, मी ते केलो सगळं सोड.
म ते झाल्यानंतर तुला हे आले काय?
नाही त्याच्या चालत हे
हूं हूं
मी फॉर्म आधिच भरलेला. आता भराय नाय यो
बरलाय.
हा ते ह्याच्यात ना कारया ऍप वरनच जाय ते ते भरायला ना.
तिथं त्यांनी लिंक पाठवलेली ते तेच ना
हा मी भरलेला होता, तो आधीच माझा.
हूं हूं!
हम्म
म जेवण काय केलंस.
आजून आहे आता आवरलोय आपुण
आता उठलायसां
व्हयं!
तरलंच
मी उशीर उठलं घेऊन घेऊन झालं माझं उशीर
लवकर
होय.
काय केलीच म
बाप चाई के साडगे ते आज संध्याकाळी चिकन बनवायचंय मस् हम्म पप्पा एकच टाइम जेवालाच ना त्यामुळं. चडा का
चांगलंय चांगलाय
हं हूं
आणि काय म्हणत्यास
काही नाही
मग तुझे एकूण आता टास्क किती झालं
आता ते तू बोललेलीस माहित काय ते ह्याच काय ते जहाजचं ते वाढलं ए आयचं काय तर करायलत
हा
तु झालं
तुझा आवाज कटकट आलाय
हॅलो फोन न कॉलच एक हाय आणि ते ह्याच एक काय आता ते मराठी ट्रान्सलेट करायचं ते कॉल वर बोलायला
मग फोन कॉलच किती झालेत विचारालोय गं?
फोन कॉल
सगळ्या सगळेच एकूण वीस कॉल होते ना त्यातले तुझे किती?
हम्म त्या काल बाई बरोबर एक केलो रात्रीला कारणं का लेट झालता म्हणून आणि पल्लवी दी बरोबर दोन केल्लोय. आणि तुझ्या बरोबर आता चौधा आहे हो चौथा
हो
हम्म काल रात्री करणार होतो पण केलो नाही ना मी त्या मॅडमचा फोन आलता मग
नाही ह पाचवा वाटतं कारण की काल चौथा होता.
नाही ग मी काल करतो. करतो म्हंटलेल तुला आपण मी केलो नाही तुला कॉल रात्री हम्म
आणि कोण नाही बोलला तीच बोलल्या का मग
हं नंबर त्यांला लावांयचायं अजूंन खरं नंबरतां कायं करतं कायं माहितं त्यां हं तिलां सांगितलंय रांऊ मलां पोरं पणं हेंच आतां मं त्यांमुळें
अजूंन अ मुलांनी पणं केलं तरं चालते असं मंग यां वेळी आले फोन फोन फ्रेंट लां
हां हां हां हां
त्यां ग्रुपं मंध्ये कुणांबर बोलायचं कळतंच नाहीं जरं फोन उचले नाहीं तरं जरां अवघडचं होतं
आधी मी सांधा कॉल करूंन सांगितलं त्या मॅडमांना की कॉल करूं कां कार्यावरं ते मंग त्यांचं पणं कायं झालं नव्हतं त्यांनी पणं आत्ताचं सुरुवांत केलं वाटतं
हं हं
मं त्यां म्हंटलं मी पांच करतो तुम्हीं पांच करां हा म्हंटलं ठीकं आहे
मी पणं मंग त्यांनाचं करते काॅल तुलां मी आधी केलेले आहेत. मंग त्यामुळं ते लागतं नाहीं. आहेतं पांच झाल्यांत ऑलरेडी
होयं कां?
मं नंतर आधी केलतो हं
हां कायं मी उचलाचं कायं नं
अं उचलेलीजं बोललेली एक दोन कॉल लां बोललेली त्यांळी पांच कॉल होते.
हां हां
आतां बरां आतां दुसरे कोणकोण आहेतं बघायचं अजूंन चार कांहीतरी राहिल्यांत होतं.
ह
चार टांस्क रांहील्यातं
हां बोल त्यांच्यां सोबतं त्यांनी पणं हं पाठवलां नां ग्रुप वरती कि माझं सोबत कोण बोलांल कायं त्यांनां कॉल लांव संध्याकांळ चां लांव पणं साडेसातंच्या नंतर
हां
साडेसात नंतर नां त्यां फ्री असतांत नां बोलतीलं तुझ्यां बरोबर त्या हम्मं घरांत बसूंन कंटाळा आलां यांर
होयं मामी ले मंदद करायची आहे
असं कुठं तरं बाहेर फिरायलां कुठं तरं बाहेर जाऊं वाटेलयं मस्तं
हम्मं आतां पाऊस आतां पावसाचं नुसतं वातांवरण ते पाऊस कांहीं पडतं नाहीं
पावसांच बाहेर फिरत नाही
हां
ह मस्
तुझां आवांज कटंकटं आलांय
बघं आतां पणं
हां आत्तां ऐकूं आलं
ते रेज चां प्रॉब्लेम असल्यां मुळे
झोप झांली नाहीं वाटतं पूर्ण तुंझी
असं कांहीं नाहीं कंटाळा जरं घरांत बसूंन नको वाटतं घरांत असं फिरवांंत्यांले फक्तं फिरवां बाहेर मस्त हम् लग्नांला पणं अजूंन सहा महिने पांच महिने
का
दिवाळी नंतर नाही ना
ह ह ह
काव
चांगलाय चांगलाय
हम् हम् विचारलीस काय तू तुझ्या बहिणीला किती शिक
नाही ती काय तिला काय विचारलं नाही मग तू मी तुला नंतर विचारे विचारून मी तुला सांगते.
हा. चालतय म्हणजे तेवढंच ग मला पण काहीतरी होईल ना. शिकल तर आपलं आपलं तर बनवालं.
हो.
उग्याच काय तर म्हणजे आमच्या तिकडं कसं कोण घरं नाहीयेत ना त्यामुळे जरा आपलं आपलं शिकवून ठेवलेलं आपल्या आपल्या वृत्तेत केलेलं उ बरत
होय.
घरात काय माग काय खर्चा चालू आहे का? माग का बोला लागलत काय म्हण
ह इथ कुती इथ खाली बडबड पुढे आमच्या घरात टी व्ही सुरू आहे म्हणून इकडे महाग आलंय.
हा हा हा. मग.
मघाने कागू.
तुम्हाला तर दुसऱ्या गोष्ट ऍड केलं नाही वाटत ग ट्रान्सलेटच्या
आता तरी ग्रुपला तरी मेसेज किती जणंतर टाकलं त्या म्ह टास्क आला नाही टास्क आला नाही.
अजून एक ग्रुप आहे ना दोन ग्रुप मला दुसऱ्या ग्रुप म
मध्ये आहे एकूण पाच ग्रुप मध्ये आहे मी
हा
हा मग त्या ग्रुपमध्ये सगळ्या ग्रुपमध्येध्ये त्यातले दोन काही तीन ग्रुप तेवढेच चालू आहेत आता त्यातन त्यात मी म्हणजे त्यात पण मेसेज केला सगळीकडं की आम्हाना हाट आला नाही टास्क आला नाहीय मग त्या मेडवानी काय रिप्लाय ला नाही अजूनर्यंतनी म्हण त्या फॉर्म भरला असला तर येणार पण मी फॉर्म भरला आधी तरी कसा कालाने काय
हम्म येईल गी एवढं काय त्याला मग हे पेमेंट कधी येत आता
त्याचं पेमेंट म्हणजे तिथं प्रोसेसिंगला पेमेंट ला दाखवत येेते
हा
ते नाही मग ते कुठलं तुला तर हे आले ना ट्रान्सेॅक्शनचा कुठलं तरी त्या टास्क मध्ये नेमकं करायचं काय
म्हणजे कॉलवररती जे आपण बोलतो ना ते रेकॉर्डिंग झालेलं असते तेच त्यांनी पाठवतात मग ते काय काय बोलत ते तेच बरोबर आहे का बघायचं आणि जर असलं तर सबमिट करायचं
हो ह हो ह
असं आहे सो म्हणजे एकदा जरा पहिला पहिला जरा हे होतय नंतर नंतर न जर एकदा हे पडलं का नाही म्हणजे सवय झाली की नाही त्याची मग पटपट पट पटपट बघतायेत ते हा हा विषयत त्यामुळे काय एवढं हो तेवढंच आहे ते खरं डोक. जाते त्याला बी. हम् मा.